हा कशा येतय येतोय आवाज. हम्म हम्म मी पण मस्त काय चाललं. आलं की नाही नाशिकला एवढ्या सुट्ट्यांमध्ये
नाही नाशिकला आलेल मी बऱ्याच वर्षपूर्वी आलेल त्र्यंबकेश्वरला आलेल नाशिकला.
हो का.
हा ते आमचे सासरे मारले होते ना त्यांचे ते अस्ती विसर्जन कराय हो त्यांची इच्छा होती ना की त्र्यंबकेश्वरलाच हा हा. तेव्हा बरेच वर्ष झाले दहा, पंधरा वर्ष होऊन गेले तेव आलेलो आम्ही नाशिकला. परते ते शनिशिंगणापूरला.
हा हा हा. अ हम् हम्म त्र्यंबक पासून नाशिक तर जवळच होतं, पण नाही आ नाही येन झालं का.
नाही नाही नासिकला नाही आला म तंबकेश्वर ला आणि शनिशिंगणापूर ला.
हा हा हा अच्छा अ से असतात बरेच लोक. का आता पुढच्या वर्षी आता कुंभ मेळा आहे, ना आमच्या इथे. एक वर्ष चालतं तो हम्म हम्. हो ते मधून मधून परवाणीच्या तारखा असत ना त्याच तारखेला. मग गंगेवर गर्दी असते, तारखा काढलेल्या अस . त्यांना तशा तसे तसे लोकां त वर्ष. पूर्ण अ पवित्र समजलं जातं मग बाहेरगाऊन खूप लोक येतात इथे. आता तर जोरात तयारी चालू आहे, मग आमची ते. रस्त्यांची कामं चालू आहे गंगेवर. मंदिरांची काम चालू आहे, बाहेरगाऊन लोक येणार त्यांची राहण्यासाठी पण सोय करताना.
म्हणजे पुढच्या वर्षी कधी कधी कधीपसून चालू होणार.
पुढच्या वर्षी तारीख नाही माहिती पण दोन हजार सत्तावीस पासून. सुर होणार आहे, आता सव्वीस चालू आहे, ना दोन हजार सत्तावीस पासून. आणि म त्याच वेळेला जे लोक इकडे येतात तेच त्र्यंबकला पण जातात आंघोळी मग. तिथे पण असं पवित्र हे मानलं जात ना. तर मग त्र्यंबक पर्यंत लाईन असते, आमची ते गाड्यांची. त्र्यंबकच्या इकडे पण मोठे, मोठे हॉल तयार केलेले असतात लोकांना थांबायला. इकडे तपवानात पण केलेले असता आणि त्या लोकां च्याशी गैरस सोय सोयने हो म्हणून बरेच लोकांना असं अन्नदानमध्ये जेवण. पण ठेवलेला असतो. आणि हा छान असतं बा बघण्यासारखा. हम्म हम्मम हम्. बाकी आणि एक मंदिर आहे, ते जस अ. कुंभमेळा बारा वर्षांनीेतो तसच ते मंदिर पण बारा वर्षानंतरच उघडत.
हा का.
हो.
ज्या कुंभ वेळा आहे, तो आ पुढच्या वर्ष आहे, तो बारा वर्षनी आलाय का
हो बारा वर्षांनी. दर बारा वर्षांनी येतोम् हम्म हम्म हम्म.
कुंभमेळा म्हणजे तिथं काय कुठलं मंदिर वगैरे असतं का.
नाही नाही. जेव्हा लोकांच म्हणजे देव देवांचे युद्ध झाले ते. त्या वेळेला काही. थेंब अमृताचे आपल्या इथे नाशिकच्या रामकुंडात पडले होते.
अच्छा हा हा हा.
मध्ये. तेव्हा ते काहीतरी एक आहे, त्याच हे पर्सनल मला नाही माहिती. पण मंग. ते बारा वर्षानंतर मग ते मंदिर खोलोललं जातं पूजा होते आणि बारा वर्षानंतर. तर मग तिथे अ. पूजा पाठ वगैरे मध्ये वर्षभर चालतं. म्हणजे नाही नाही रामा नाही आहे महादेवाच हम्मम्. रामाचं पण मंदिर छान आहे ना आमच्या इथे हम्म. त्यावेेळेला ज्या अ रामसीता यांना वनवासात काढून दिलं होत त्यावेेळेला ते इथे थांबले हो ते ना नाशिकमध्येध्ये
हा हा.
गवीला ठेवलेलं होत रामा ग. पण आमची ते आहे अजून ती ती पण बघायला लोक खूप गर्दी करत आणि खूप लांबून लांबून लोक येतात. त्यावेेळेला म्हणजे जंगल सारखं असेल आता मात ते आजूबाजूला डेव्हलप केलंय. पण म ती जागा आहे तशीच एकदम छोटीशी मध्ये घुसायला पण एका वेळे एकच माणूस जाऊ शकतो. एवढी जागा आहे तिथे मध्ये तर छान आहे बघण्यासारखा बघण्यासारखा हम्म हम्म. आणि जे रामाचं मंदिर आहे अ ते तिथे पण रामसीता बरेच दिवस राहिलेले ना इथे नाशिक मध्ये जे मंदिर बांधलेलं आहे. ते त्याला वरती सोन्याचा कळस लावलेला आहे. आणि रामाच्या मंदिराचा परिसर खूप छान आहे. बघण्यासारखा एकदम
येऊ आम्ही पण बघू एका वयला वरच्या वरचे येऊ का बघू. येऊ आम्ही पण म्हटलं आम्ही पण येऊ म्हटलं कधीतध
हो नक्की नक्की नाही बघण्यासारखं आहे छान आहे फक्त शनिवार रविवार सोडून यायचं. शनिवार रविवारी जास्त गर्दी असते. हा म्हणजे इतर वेस पण असते पण शनिवार जास्त सुट्ट. सुट्टी असते आणि असे लागून सुट्ट आल्या का मग जास्त गर्दी होऊन जाते हम्म हम् आणि चित्रंबकच एक ज्योतिर्लिंग चित्रंबकला त्याच्यामुळे मग इथे आले का ते पण जवळच येतं ना. हा त्याच्यामुळे आमच्या इथून पाऊन तास लागतो अर्धा पाऊन तास त्रंबकलं जाायला.
होय मग तुशी रावणात वगैरे जात असाल ना तुम्ही म
श्रावणात नाही खूप गर्दी असते श्रावणमध्ये तर म्हणजे कितीतरी किलोमीट लांबच गाड्या लावलेल्या असता मग पुढे पायपी जावं लागतं एवढी गर्दी असते. हम्म हम्म हो आणि आता हम्म आणि आता असं फ्रीमध्ये दर्शन पण नाहीे आता तिथे तिकीट काढावं लागत. आणि जे फ्रीमध्ये आहे ते तर मग तर खूप खूप वेळ लागून जातात. तीन चार तास लागून जातात. असे, हा.. खूप लाईन असते.
ह हा.
लोक खूप श्रद्धेने येत बा दर्शनाला.
हो का?
हां. बाकी काय चाललं? तुमचं मुंबईच वातावरण कसं आहे? पाऊस सुरू झाला तिकडे.
हो, पाऊस आहे काल पासून. काल रात्रभर पडला पाऊस आमच्याकडे काल संध्याकाळी चालू झालेला. ते आता जरा मगाशी हे झालं. म्हणजे बारीक बारीक बारीक चालूच होता दुपारपर्यंत आता उघडलाय जरा पाऊस
हो का हा हा हा.
चंद्र नाही आला अजून
आमच्याकडे काल आला बर का तीन तीन वाजेपासून चालू होता आठ वाजे पर्यंत नंतर उघडून गेला. आज पण उघडलाच दिवसभर.
आमच्याकडे रात्रभर पडला पाऊस काल. बारीक बारीक होता पण होता, रात्रभर होता.
हो आणि मुंबईला पाणी लगेच साचून जातं ना?
हो लगेचच इतका थोड पाऊस चालू झाला की झाले लगेच गटारी तुबतात, रस्ते जाम होतात, परत चाळीमध्ये राहणारे लोक त्यांच्या घरामध्ये पण शिरत पाणी खाडीच वगैरे. खूप प्रॉब्लेम होतात मुंबईमध्ये सगळे रस्ते जाम होतात.
हा हा हा, हे ड्युटीवर जाणार त्यांना त्यांना सकाळी सकाळी जास्त गर्दीत हम्म हम्म.
सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेला
हा संध्याकाळी सकाळी जास्त ट्रॅफिक असते, गर्दी असते रस्त्यावर हम्म ह्, बाकी मुंबईला नाही बरं का जास्त नाही एक दोनदाच आलेली समुद्रात च्याकडेला पण छान वाटतं तुमच्या इथे.
हो हो ते गेट ऑफ इंडियाला का?
तुम्ही जात असाल ना?
हो जातो कधी कधी मध्ये अध्ये कोण पाहुणे वगैरे आले तर घेऊन जातो आम्ही.
हा आमचं पण तसंच आहे ज्यांच्याकडे असलं ना आमचं पण असं एकट निघणं नाही होत मंदिरात वगैरे गंगेवर जायला वगैरे
कोण तर आलं तर मग जायचं.
हा.
स्वतः नाही होत जायला.
ह ह हा. बाकी काय मग फिरायला वगैरे कुठे गेलाय?
फिरायला आम्ही मागच्या वर्षी गेलेलो आम्ही केरळला गेलेलो फिरायला.
हो का?
नोव्हेंबर -डिसेंबर हो छान आहे, मस्त आहे केरळ.
कसे, कशाने गेले होते? कसे गेले होते?
आम्ही नाही नाही जाताना आम्ही प्लेन ने गेलेलो आणि येताना ट्रेनने आलेलो.
हो का प्लेननी कुठन मुंबईवरूनच ना?
हो मुंबईवरून डायरेक्ट ते कोचीला गेलो कोची कोचीवरून मग तिकडे आम्ही असं गाडी घेतली बुक केलेली. त्या गाडीन मग फिरलो चार पाच दिवस मग!
हो का हा हा तरी किती तिकीट होत केरळपर्यंत?
कशाच प्लेन च?
प्लेन प्लेनचं प्लेनचं!
प्लेनच होत प काहीतरी चार पा पाच एक हजार असेल.
हा हा हा एकाला हम्म हम्म. आणि किती वेळेत पोहोचल्या मग तुम्ही?
दोन अडीच तासामध्ये पोहोचलो आम्ही ते त कोचीला पोहोचलो डारेक्ट केरळ नाही.
प्लेन ते कोची पर्यंत होतो, ह तिथून परत मग आम्ही गाडी म फिरायला सोप्प
हो का हा हा चांगलं आहे ना, किती दिवस फिरल्या मग?
आम्ही!
ह् ह हा तेवढंच रुटीन चेंज झालं का चांगलं वाटत.
हो तेच नाही ते बोटीवर. वगैरे राहायचं होतं छान होतल वगैरे त होते राला पण छान होत तिकडे दम त्या आज झाडं वगैरे ब सग शेती चार
नारळाचीच असतील ना जास्त.
नारळाची पण आहे, चहाची पण आहे चहा पण होते ना तिकडं.
हो का
हम्म हम्म हम्म अच्छा नाही केरळ छान आहे बघण्यासारखं आम्ही ठरवलं खूप वेळेस पण काही. जाण नाही झालं आम्ही नेहमी असं गणपती पुळे वगैरे कोकणात वगैरे बराच जाऊन आलो पण मग. असं लांब नाही जाणं झालं कुठे बाहेर.
हम्म
हम्म हम् हो नाही नाही अजून. अजून जरा वेळानी हम्म हम्म. अजून काय नवीन काय बनवता रेसिपी.
ती कायली व्हेजत व्हेजच बनवत. प व्हेजमध्ये पनीर जात जास्त करू. हो पनीरची भाजी मसाले. भात, खीर वगैरे अस वेग वेगळं काहीतरी मसाला डोसा. हो
हो का हम्मम
उतपा वगैरे बनवतात.
हा हा आमच आहे तसच हम् हम चालेल ठीक आहे ओके.
हा मी करते बाय.